हॅलो.
हां बोला.
काय चाललंय म्हटल?
काय नाही बघा चालू आहे आताच काम झाले. हा काय म्हणता अजून तुमच्याकड तुमच्या अ इथे आपले पारंपरिक सण कोणत्या पद्धतीने साजरे करता?
आम्ही ते आपलं संस्कृतीनुसार म्हणजे बघा जस की आता गुढीपाडवा गेला मागे तर मग गुढीपाडव्याला ते का गुढी उभा दाक दाखवायची पण आमच्या इकडे ना पुरणपोळीचाच नैवेद्य असतो कुठलाही सण आला तर.
हो आमच्या इकडे पण पुरनपोळीच करता.
कुठलाही सण आला ना तर तेथ म्हणजे आता मी बऱ्याच ठिकाणी असं पण बघते की श्रीखंडपुरी किंवा प पुरी भाजी वगैरे असं पण दाखवता नैवेद्य.
श्रीखंडपुरी पण काही लोक क करताना.
हो हो.
हम्म.
तसं आमच्याकड नाही. कम्पल्सरी आमच्याकडं अ आमच्याकड गौरी गणपती पण अस म्हणजे अ गौरी गणपतीच्या वेळेस पण आम्ही पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतो.
हो.
पण गौरी गणपती आले ना, तर एक क आनंद वेगळाच निर्माण होतोय.
हो, तस आपलं पारंपारिक सण हे सगळेच आपण छानच सेलिब्रेट करतो. आणि आपल्या स तो हे भारतीय सण सगळेच छानच आहे. म्हणजे बघायला गेलं तर. आपण प्रत त्येक सण हे आनंदाने साजरा करतो, असं कुठला सण नाहीये की आपण सगळे मिळून करणार नाही. आम्ही पण प्रत्येक सणाला सर्व घरातले एकत्र येऊन सर्व मिळून तो सण साजरा करतो. आणि घरात आपल्या वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवायचं. मग ते पूर्ण दिवस ते सण असेल तर, ते कामामध्येच जातो आपला.
हम्म हम्म हम्म. आणि विशेष म्हणजे सगळ्यां सोबत करण्यामध्ये एक आनंद वेगळा असतो. आधीचे सण एक सन रीतीनुसार. किंवा परंपरेनुसार जर धरलं. तर आधीचे जे लोक एकत्र पद्धत होती राहण्याची. बघा आपले चुलता च आजी, चुलत आजी. ते म्हणजे आपण आता असं म्हणतो. पण तेव्हा ते म्हणत नव्हते चुलत आजी वगैरे. मोठी आई, छोटी आई असं. ह, पण मग आ ता ते राहिलंच नाही. म्हणजे आपल्या लेकरांना काय शिकवतोय आपण? इथं पण एक पॉइंट येऊन जातो. की आपण आपल्या मुलांना शिकवत नाही. ते आपल्या जवळचेय त्यांना असं बोलायचं बा. किंवा मग बाहेरून जरी कोणी आलं तर, आपण जेव्हा बाहेर जा तोस ना तेव्हा मावशी म्हणल्यानंतर एक आपुलकी वेगळी येती. कोणी अनओ ळखी जरी असल तरी. किंव्हा काका म्हटल्या नंतर पण मग एक आंग अंकल आणि आंटी. ह असं म्हटल्यानंतर एक वेगळंच निर्माण होतं तिथं वातावरण.
हो बरोबरे.
म्हंनलं की कोणी पण असं आपल्या म्हणत. मग हे तुझी मावशी आहे का?
हम.
असं डायरेक्ट येत शब्द. मग आपण तेव्हा नाही म आपण त्या व्यक्तीच्या पुढे आपण नाही नाही म्हणत. आपण हो माझी मावशीच
हो आणि आजकाल कसं झालंय? जे मुलं बाहेरगावी शिकायला वगैरे जातात. त्यांना म्हणजे तेवढं आपलं नाही का संस्कृतीचं. किंवा आपल्या सणांबद्दल तेवढं त्यांना माहिती होत नाही. तस आपल्या इ थे जे ज जॉईंट फॅमिलीमध्ये. एकत्र कुटुंबामध्ये राहतात तसंच. त्यांचा थोडा फरकच पडता
जॉईंट कुटुंबामध्ये एकतरी एकत्र जेवायला बसतात सणा दिवशी सगळेजण एकमेकांची वाट बघतात. कि हा तो नाही आला मग त्याची तो आल्यानंतर जेवायच भाऊ असेल किंवा वडील असतील वडील नाहीये मग ते आल्यानंतर सगळेजण एकत्र बसूया नाही एक सण म्हणल्यानंतर एकत्र येतात सगळीजण आणि त्याच्यातून एक वेगळा आनंद निर्माण
आमच्याकडे दसरा दिवाळी हे पण सण जास्त जोरातच होता दसऱ्याला पण म्हणजे बऱ्याच प्रकारच घरात सर्व बनवायच असत
हम्म
हम्म दिवाळी पण आपल सर्व फराळाच वगैरे करायच मुल घरी असतात त्यातच आपल का दिवस जातो पूर्ण
हो आणि अ सन आता सध्या वड सावित्री पौर्णिमेची पण तयारी ये आता तर ते काय होत आपण देवाला नैवेद्य म्हणून आंबे घेऊन जातो तो म्हणजे ओटी भरायला वगैरे किंवा देवाला ठेवतो पण त्या त्याचा एक दुरुपयोग पण खूप होऊ शकतो होतो म्हणजे आपण एखाद्या गरीबाला ते दोन आंबे दिले तर तो म्हणजे रस्त्यावरून निघून जातो. आपण काही एवढे हे नाहीये पण मग जाणाऱ्याला एखाद्याची पोटाची भूक जर भागवली तर ते दोन आंब्याने तरी आपल्याला त्याच जे मनातून आत्मा आपल्याला अ एक नाही का असा आशीर्वाद देतो ते खूप चांगल पण आपण काय करतो त आपण काही ठिकाणी चुकीच म्हणजे कि तिथ नेऊन ठेवतो झाडाजवळ मग ते काय असेच खराब होऊन जात त्याचा वास सुटतो उलट त्याची हानी कर म्हणजे आपल्यालाच
दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत हा
कारण की मग त्याच्यावर मच्छर बसता मग त्या मच्छरांपासून आपल्याला त्या जारवला अस पण मग हे करायला पाहिजे की आता वडसावित्री आहेस तर मग आपण झाडाला दोन आंबे ठेवण्यापेक्षा एखाद्या गरजूला कोण असेल एखाद्या कोणी मंदिराजवळ बसलेले असताात किंवा मग रस्त्यान असता लहान लेकर पण अ थांब आपण बघा सिग्नलला वगैरे थांबतो तेव्हा पण त्यांच्या हातात दोन आंबे दिले आपल्याकडन जास्त काही नाही होतय पण आपण ठेवतोय ना झाडाला मग त्यापेक्षा त्या लेकरांना दोन दिले
हो बरोबर आहे.
एक प्रकारे तिथ आपण कुठतरी एक कार्य चांगल होईल आप आपल्या हाताने होते. आणि अ नाही लहान म्हणजे रस्त्याना फिरत असणाऱ्यांना कपडे नसतात. आणि आपण काय करतो कि ह इथ आता पूजा करायची मग एक ब्लाऊज पिसच ते त्याच्यामध्ये बांगडी ते दोरा ते हळदी कुंकू सगळ ते त्याच्यासाठी पन्नास साठ रुपये घालतो.
हो.
शंभर रुपये घाटले आपण तर एक गाऊन येतो चांगला. दीडशे रुपये मध्ये आणि ते गाऊन जर रस्त्यावरच्या एखाद्याला दिल तर मग बेटर आहे ना की त्याच एक तर शरीर झाकतो हो कपडे देऊ शकतो हो हे पण करू शकतो आपण म्हणजे चा उलट एक चांगली गोष्ट आपल्याकडुन पण कोणीतरी शिकु शकत
हो बऱ्याच ठिकाणी बघतो ना आपण रेल्वे स्टेशन वर गेलो किंवा बस स्टँड वर पण आजुबाजुला गरीब लोक हे बसलेले असतात त्यांना आपण कायतरी दिल तर ते आपल्यालाच तर त्यांचा आशीर्वाद लागेल
हो कारण की ते आपण एक सणाच्या माध्यमात तुन आपण कुठतरी चांगल पण गोष्टी करतोय अस पण आपल्याला एक जाणवल कि हो तिथ--च झाडाला तिथ हे अर्पण करण्यामध्ये ह करूया तिथ पाणी वाहुया थोडस आपण दूध दही काय नाही ते म्हणजे त्या झाडाच्या मुळानपर्यंत ते पोहोचणार गोष्टी मग ते करू शकतोय आपण पाणी टाकु शकतो झाडाला एक तांब्या आपण जर टाकला तर त्याच्या मुळात पर्यंत जाणारे पाणी म्हणजे झाडाला पण उपयोग होणार हे पाण्याचा पण फळ त्या झाडाला उपयोग होणार नाही त्या ब्लाउज पीस चा झाडाला उपयोग होणार हे म्हणुन पण अस करू शकतो की सणाच्या माध्यमातुन आपण किंवा मग द दस दसरा दिवाळीमध्ये पण आपण बघा आपण घरच्यांना कपडे घेतो सगळ्यांना सण आला म्हणुन तर मग सणाला कपडे आपण घरच्यांना घेत असताना अजुन एक शंभर दोनशे ते घालुन एक दोन टी शर्ट घेऊन एखाद्याला दिले तर आपल्याबरोबर त्यांची पण दिवाळी दसरा व्यवस्थित साजरा होईल
हं आता आमच्या इथेच बघायला गेल तर मी आमच्या इथलच एक उदाहरण सांगते म्हणजे आम्ही जिथे राहतो आजुबाजुला पण आमच्या अस बरेच गरीब मुल असता अ बरेच गरीब फॅमिली आहे आणि जेव्हा आपले मुल फटाके के वगैरे संध्याकाळी वाजवतात दिवाळीच्या दिवशी तर ते मुल येऊन आपल्या दारासमोर उभ राहता तर ते पण आपल्याला बघायला कुठ तर वाईट वाटत की म्हणजे लोकांच हे पण परिस्थिती नाहीये की ते मुलांना फटाके देऊ शकता किंवा चांगले कप कपडे देऊ शकता हे पण परिस्थिती नाहीये लोकांच तर आपण त्यांना थोड फटाक के वगैरे अस काय तरी दिल तरी ते मुल पण
खुश होतील हो आनंद भेटेल त्यांना पण सण साजरा केल्याचा हो वाटेल यातुन भरपुर काही म्हणजे सणांमध्ये पण भरपूर काही घेण्यासारख आहे पण आपल्या ह्याच्यावर आहे डिपेंड की आपण कुठल्या प्रकारे आपण घेतोय कुठला सण त्याच्यावर पण जास्त डिपेंड करत की आपण चांगल्या प्रकारे घेतोय का वाईट प्रकारे घेतोय ते आपल्या ह्याच्यावर अवलंबुन आहे
हो बरोबर आहे
हम्म म्हणजे त्यातून आपल्याला बरंच काही चांगले मार्ग भेट शकता एखाद्याची गरज भागू शकते. आपण फराळ करतो फराळीच एवढं मोठं करतो आणि आपल्या आपल्या नातेवाईकांमध्ये वाट मग फराळीच नातेवाईकामध्ये वाटून त्यांच्याकडे असत ना ऑलरेडी तरी आपण त्यांना द्यायला जातो आणि त्यांच आपल्या घरी आणून ठेवतो मग ते आपल्याला खाऊ वाट मेस आपण आणि गाजवतो हा मग ते गाजवण्यापेक्षा हं आपण थोडस जास्त कडून दोन चार पॉकीट जरी दिले आपल्याकडून काही जास्त नाही होणार याला पण एक दोघांची तरी भूक आपल्याकडनं भागवली दिली जाईल आणि त्यांचा सण साजरा होईल अस आपण करू शकतो म्हणजे
लोकांना दिला तर त्यांचा पण म्हणजे आत्मा शांत होईल आप त्याला तेच आशीर्वाद देतीला हां...
आणि आजकाल ये म्हणजे आपण चांगल्या गोष्टी कमी घेतोय. आणि वाईट गोष्टींकड जास्त वळतोय तर ते तसं केल्यानंतर आपलं बघून म्हणजे कोणीतरी शिकाल नाही त्यांनी दिल्या दोन जणांना मग आपण त्याच्या बाजूच्या दोन जणांना देऊया मग हे असं प्रकार वाढत जातो आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न पण होईल.
हो बरोबर आहे ते आशे बरेचं सण आहे आपले ह्
ते गायीला भात वगैरे देतात तर गायीला भात नाही द्यायला पाहिजे. तर गाईच पोट फुकट मग ते पण नको त्यांना सनां दिवशी सांगायला पाहिजे की बॉ भात नको देवू गाईला आजर गाई आजरी पडेल किंवा तिला त्रास होईल हे पण एक आपण सांगू शक माध्यमातून या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण चांगल्या पण
हम्म आपले सर्व सण हे असं आपण एवढं छान प्रकारे सेलिब्रेट करतो की अंं जस आपण विदेशामध्ये वगैरे बघितलं की तिथं जस आपण करतो त्या पद्धतीने होत नाही सण साजरे आपल्या भार ते संस्कृतीमध्ये आपण जेवढं करतो तेवढं दुसरीकडे नाही आपण बघितलं कधी
होय दुसरीकडे कुठंच नाही बघायला भेटणार की एवढे सण असतील. आणि एवढ्या प्रकारे चांगल्या प्रकारे साजरे होत असतील हे
हो आणि असं आपण एक पण सण सोडत नाही की जो आपण साजरा केलो नाही आता र रक्षाबंधन असा प्रत्येक सण झाला तो आपण उत्साहाने साजरा कर तो आणि त्यात घरांच मुलांच उ
हो आपल्यापेक्षा त्यांचाच जास्त अस सन आला सन आला
हम्म आता आमच्याकडे पण तसं आत्या वगैरे येता सगळे मग ते बोलता मम्मी आ आत्या कधी येणार हे आत्या कधी येणारे हे मुलांचा खूप उत्साह असतो.
आणि मेन म्हणजे त्यातून त्यांना ते मो मोठ्या माणसांची हे पण ओळख पण होऊन जाती ना आस तरी आपण वर्षभर भेटत नाही पण सणाच्या नंतर
सण कं कोणत्या पद्धतीने आपण साजरे करतो, आणि सणांचं मह त्व हे मुलांना पण कळतं.
हो म्हणजे कुठलेही सण आहे आपल्या संस कृतीमध्ये, किंवा आपण कुठले, कुठले वर्षभरात किती सण येतात. कुठल्या महिन्यात कुठला सण येतो, कुठल्या आणि त्याचं महत्त्व काय आहे त्या सणा चं म्हणजे अ ह प्रत्येक गोष्ट समजते, जस की आता गणपती येतो, मग कठल्या ह्याच्यात येतो तर पावसाळा संपत यायच्या पुढं पुढं गणपती ये म्हणजे मध्यंतराच्या ह्यांच्यामध्ये, तर मग तेव्हा त्यांना सम त की हा आता पावसाळा अ कमी राहिलेला आहे बॉ, असं एक ऋतूची पण जाणीव होती. सना नं मुळे पा तवाला म्हणजे आता खूप ऊन पडणार ये, आणि पानझड होणार हे म्हणजे झाडांचे पान सगळे खाली पडणार आहे, अस सगळं म्हणजे. नं ले मुलांना सांगायची गरज नाही पडत, त्यातून त्यांना जाणीव हो
जाणीव होते हो.
हो चालेल हो!